हॅलो
आवाज येतो का माझा
हा येत प्रणाली बोलतय ना
हो बोला की
हा कुठून बोलताय तुम्ही
कोल्हापूर
अच्छा
तुम्ही
मी वागोली पुणे साईड
हा हा
तुम्हाला कसं कळालं म्हणजे या ह्याच्याबद्दल वर्कबद्दल
माझ्या बहिणी सांगलं
होय काय हा हा मग कधी किती दिवस झाले जॉईन केलंय तुम्ही
तीन दिवस झाल
हा हा किती झाले मग तुमचे कॉल माझा माझ मी आज सकाळीच केले माझ्या मैत्रिणीने सांगितलं
हा किती कॉल कंप्लीट केले
आता मला तीस कॉल सांगितलेत पण माझ्या आता पहिलाच फले हा
हम हम आता माझ्यासोबत पहिला मी पहिल्यांदाच केला का तुम्हाला
हा तुम्ही पण पहिल्यांदाच केला आणि मी पण कुणाला करणार ते पहिल्यांदा करणार
हा हा ग्रुपमधून मेंबर घ्याय आणि कॉल करायचे काय होत नाही प्रायवहेट मेसेज टाकला तरी चालतो
अच्छा हा हा हा मग तेच म्हणजे म मी पण कस माहतीे का आता मला म्हणजे थोडस वर्क फ्रॉम होम हा होतं
हा हा
घरी कोणकोण असत बाकी तुमच्या म म्हणजे जॉईंट फॅमिली काय
नाही नाही मी पप्पा भाऊ बहीण मॅरिड आहे आम्ही आता चौघजणच आहोत तुम्ही
हम हम
तुम्ही कोण कोण आहात
आ आता आम्ही पण म्हणजे सासू सासरे मी नवराात आम्ही पण चौघजणच आहे
हा हा मे रेड आपता हा हात पाथू
हा मॅरिड आहे
ह हा बाळ नाही तर
नाही अजून
होम
तुमच झालंय लग्न
नाही नाही आत्ता बारावीला आहे मी
अच्छा ह बाकी मग कुठं इकड पुण्या साईडला काय
नाही नाही तिकडे कधी नाही हम् फिरलो
हम हम्म कधी आला तरी या इकडं इथं दगडू शेठ हे छान आहे
आलतीोलण्या चि अ
हा शनिवार वाडा परत हे पण आहे ते नारायणपूरच प्रति बालाजी बघितलंय का
ना ते हज व
हम् हम्
होे
आणि खायला काय आवडतंय तुम्हाला ह् खाण्यामध्ये म्हंटलं
नॉन वहेज जास्त करून वज
हा ह आम्ही व्हेजिटेरियनच आहे
नाहीस का
नॉन व्हेज नसत आमच्यात.
मोबाईल मध्ये काय काय करता तुम्ही नवीन -
आणि अस शाही पनीर पनीर नाही का आवडतं पनीर - करते परत व्हेज बिर्याणी.....
हो आणि काय करता तुम्ही?
साध्या म्हणजे मी ना इथं जे एस पी एम युनिव्हर्सिटी - होते हो तिथं मी जॉबला होते.
हो
पण आता थोडे दिवस मग घरातून करायचं म्हणून - काम करायचं म्हणून मग हे केलंय. म्हणजे तिथं कसं होतं माझं म्हणजे - काय पण स्टुडंट च्या रिझल्टमध्ये प्रॉब्लेम असेल काय असेल - तर ते सॉल्व करून द्यायचं.
हम्म.... हम्म
हम्म... बाकी कोल्हापूर पण छान आहे, फिरायला बरंच काय काय ये. तिकडं.
हो आहे की, बघण्यासारखे भरपूर आहे पुण्याला.
तुम्ही म्हणजे कोल्हापुरात कुठं म्हणजे ते नवीन वाशी नाका तिथं माझी बहीण एक राहते. आ आप्टे नगरला.
हा.
तुमचं कुठं राहतय तुम्ही ठिकाण?
असं प्रायव्हेट बोलायचं नसत. म्हणजे हा प्रायव्हेट म्हणजे अ गाव हे सांगायच नाही म्हणजे. तर आपण कोणत्या राज्यात आहे, सांगत आमचा काय जिल्हा कोल्हापूर येतोय म्हणून. जिल्हा कोल्हापूर साईड ये आपल्या प्रायव्हेट गोष्टी सांगायच्या नाही. वा तुम्हाला माहिती नाही असु देता.
अं ह ह... मला काय म्हणजे एवढं आयडिया नाही.
म्हणून साई न विचारल मी तुम्हाला सांगते मी तुम्हाला नंतर आणि.
हा हा. तुमचं म्हणजे म तुमच्या ह्याच्या आधी झाले काय कॉल?
हो झालेत की आता माझे वीस, वीस, वीस कॉल झालेत.
होय मग तुम्ही काय स्वतःहून बोलताय काय नाही.
बोल.
त्यामुळे हम हम.. ते सगळ्याच... सगळ्या कॉल मध्ये म्हंटले.
म्हणजे तुम्ही हून केलाय काय म्हणजे तुम्हाला हून करताय काय कॉल.
हो बाकीच्याचे कॉल् भरपूर येत तुमच्या आ दुगर मला तिघी जनीचा खुप मॅसेज आलते मी कॉल. करू शकते का कॉल् म्हणले कॉल्. चालू आहे, थांबा माझे म्हणजे कसं आहे. का व्यक्तीला पाच कॉल्. कॉल करू शकता तुम्ही.
हा का?
हा सहा व्यक्तीच्या त सहा तीस कॉल संपू शकतात. पण त्या व्यक्तीच जर जास्त कॉल् झालेले असेल. तर वेगळी व्यक्ती बघायची आपण आणि जास्त करून काय करायच. च जस वेगवेगळ्या नंबर. त बोलायचं आता काय कुणासोबत पण बोलायचं जर व्यक् तीच जर भेटत नसते तर हा. व्यक्ती सोबत आप चार कॉल तरी कंप्लीट करायचेत.
अच्छा हा हा हा हा मग मला आता. होय एकाच व्यक्तीसोबत काय बोलणार ना सारखं सारखं दहा मिनटं. ही प
तस का नाही भरपूर येत आपण रेसिपी सांगू शकतो. आपल्या लहानपणी आठपणी सांगू शकतो आमच्याकड काय काय बघा आहे ते पण. सांगू शकतो.
तुम्हाला कुठली तर माझ. जं बीई आय टी झालंय माझं.
हा बी ए आय टी झाले काय.
हा तुम्हाला कुठली काय ते.
दहावीला किती टक्के पडले.
मला एकोणन्नवद टक्के होते.
ह आणि अकरावी बारावीला अ साईड कुणती घेतली तुम्ही
मी सायन्सच की
सायन्स पुढे काय केलं स सायन्स मधून
सायन्स म्हण अकरावी बारावी झाल्यानंतर इंजिनिअरिंगला घेतले डीकेटीमध्ये आयटी
मग पुढे काय झालंय तुमचं तुम पुढे शिकला नाही का मॅरिड झाला
नाही पुढे मग जॉब तिथं थोडे दिवस केली लोकलला त्यानंतर मग लग्न झालं हम्म
का
हा मग जॉब लागल्यानंतर मग थोड्या दिवसान ते लग्न स्थळे आली ना मग लग्न झालं
मग तुम्ही आता जॉब करू शकत नाही स का
हा आता सध्या नाही करू शकत त हम
काय प्रॉब्लेम आहे का आता जॉब करण्यासाठी
नाही नाही प्रॉब्लेम काय नाही पण मिस्टर म्हणतात नको आता करू
मग मिस्टर तुमचे काय जॉब वगैरे आहे का शेती
होय ते आहे की त्यांनी असिस्टंट प्रोफेसर आहेत म्हणजे हा ते मग मला पण वेळ जात न्हता आणि
नाही पण समजून हे करायचं असत मुही बँक खाते उघडलं स का
नाहीय हो
मग तुम्हाला पेमेंट कस आ दिसणार बक आपला पासबुकचा नंबर टाका लागतो आप बँक पासबुक चालू आला चाल हेल चालू पाहिजे
नाही ते बँक ते ना ओपन आहे खरं ते तिथे कुठ काय विचारलं नाही मला बँकेच खाते क्रमांक
तसं नसतंय कार्य कार्य अँप फकडा आणि तिथ पेमेंट असत ना तीथ बँक ऑफ तर कोडंच टाकायचे आपण चालू होतं.
होय काय.
हो त्याज्या शिवाय पेमेंट दिस नाई नाई तुमचं काम करून काय उपयोग आहे म.
होय ना हां म्हणजे पहिला तिथं त्या पेमेंट ऑप्शन वरती म्हणजे म्हायती बँक हा क्लिक करून म्हायती
हा मं आपले प बँक पासबुक असते ना. ते नंबर टाकायचं.
अच्छा.
आपले बँक पासबुक वर आय पी एस कोड असतो तो बीके आय डी ते टाकायचं.
हां मग आता. आता मी हा कॉल केला करण्याच्या आधी नाही टाकलं म्हणजे तुम्ही करायच्या आधी मग माझा. आता ते ह्या कॉलचं पेमेंट होणार काय नाही होणार?
होणार की आता तुम्ही ते करून बघा. तुम्हाला जमत असलं तर पेमेंटच बघा करून आता.
हां हां हां.